नमस् हा नमस्कार ताई. नमस्कार काय करतायं. काय नाही तेच कॉल कॉलवरचं. बोलत होते झालं का चहा पानी वगैरे, हो झालं झालं. काय मगं दिवसभराच रुटीन चालू असेल आता लेकरांच्या शाळा चालू झाल्या. हो बरोबर काय विषय काय घेतायं. मुलगा मोठा आहे माझा वकील आहे, हम्म. तुमच्याकडे पाऊस हो. पाऊस नाही अजून आमच्याकडे अजिबात नाही थोडासा शिंपडला जरा. पण असं जोरात झाला नाही अजून जमीन ओली नाही झाली आहे.
तुमच्याकडे आहे पाऊस पाऊसाचं वातावरण. होत नाहीे सध्या तरी हो बरोबर. खूप गर्मी होती. गरमी खूप होते त्यामुळे काय झा झाडं लावायला पाहिजेत भरपूर. नाही का लोक सध्या झाडं तोडण्यावरचं. हो पण आपण प्रयत्न केले पाहिजेतं. न जास्त झाड तोडू नये लावावीत. लोकांना जास्त याच्याविषयी माहिती सांगावी.
हम्.
काही महिती काही वेळा काय होतं. की आपण सांगतो पण त्यांना काय वाटत यांना काय जास्त समजतं का आमच्या पेक्षा. अशा गोष्टी होऊन जातात. हम. त्यात म्हणजे आता पण अ अ वाटा आहे त्या आपण पण आपल्याला सांगायला लागलं तर आपण पण आता हो बरोबर. आता सगळ्यांना कळतंय त्यामुळे झाड लावणं खूप आता गरजेचं आहे आणि कुठे जागा असेल तिथे शक जर मोठी जागा असेल तर वड्या पिंपळाचं जमळाचं झाड अशोकाची झाडं अशी लावली पाहिजेत आणि जागा छोटी असेल तर अगदी फुल झा आपला फायदा होतो बरोबर लोकांना कळत नाही ना किती चांगली हो पाण्याचं नियोजन केलं पाहिजे पाणी जपून वापरलं पाहिजे नाही का
हो ना ते ते नाही का अ श्रीकृष्णाला माहिती होत माझा भातभी म्हणू त्याचा प्रत्युरा वगरेातच करायचं होणार आहे त्यांनी त्याचं वचन देऊन त्याचा जन्म घातलेला होता आणि त्या टायमाला किती जरी ते भाजचा असला तरी त्याला म्हणजे मृत्यू हे अटळ होता त्याचा तस कहाणी आहे की सध्या लोकांना आपण सांगतोय तरी त्यांना ऐकायचंच नाहीे झाडं नका तोडू म्हंडल त्यांना कळालंय की आपल्याला झाडं नाही भेटले लावले गेले किंवा पा हवा नसली तर वातावरण खूप गरम होईल त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होईल प्रत्येकाला माहितीय की याच्यामुळे आपल्यालाच तास त्रास
बरं